मी इथं आहे ऑफिस मध्ये. तू?
आहे ऑफिस मध्येच आहे. हो आज दुसरा एरिया.
ह ह हा हा.
पाड कि आता, त्याचे झाले की. सेक्शन नाही आता, परीक्षेकडे झाले. म्हणजे परीक्षेच काम चालू आहे. पात्रतेची न तेन. जागा आहे म्हणून बसलो आता. हा. चालू आहेत की, फॉर्म भरायचे ते पण चालू आहेत. बी. ए., बी. ए. च दिल्यात, बी. ए. च झालाय. कॉलेजचा आकडा गेलाय तीनशे पार, आपकी बार तीनशो पार हो गया है.
चप्पल कुठ आहे? तीनशे, अन ते चेक करून द्यायचं वगैरे
इथं आहे काय?
चेक करायच आणि द्यायचं नव्हं?
हो होय, चेक करायचं आणि द्यायचं.
हा आणि त्यातलं हे काय करणार आहे? ए तुझं काय ग? नाही ते- तिथेच चौकशी कर सहा नंबरला. सहा? हो ते हे करायचं कुठलं, आता फॉर्म घटलेत काय नेमकं ती माहिती वगैरे, भरायची असते ना? माहिती भरायची.
माहिती भरायची. ते पात्रते विद्यापीठात पात्रता गरज असते ना, त्यासाठी. चालू झालंय, चालू
त्याचं वेगळं हे आहे काय पेमेंट? काय हे हाय? म्हणजे का हाय त्याचं पेमेंट मधन? नाय हे, हे करायचं, फॉर्म भरायचा आणि द्यायचं. चालतंय, चालतंय आणि काय काय फॉर्म मध्ये ते माहिती आहे जरा सांगतोस वाचून? काय ते हे करतोस?
सांगतो की?
चालतंय, म्हणजे मी पण ते बघतो. माझ्याकडे पण ते फॉर्म आहे तसे. बघ. तुम्हाला पण ते कळलं, कसं भरायचं काय भरायचं. आलेत फॉर्म माझ्याकडे.
बसता येईल आपल्याला, आणि भरता येईल त्या पद्धतीने.
होय
हम् आणि चालू केलास काय?
व्हय चालू करणार हाय आता
हां
फॉर्म लॉटमध्ये येतात काय एक -एक दोन -दोन असत्या ते
लॉटमध्ये येत्यात
लॉटमध्ये येणार लं सही वगैरे फॉर्म भरलेले ऍडमिशन केलेले.
हो, होय
हां
आता -आता झालाय फर्स्ट इयरचा आकडा गेलाय त्या तीनशे पार झालेला हाय
हा, आता माझ्याकडे एक फॉर्म हाय समज हा, बी एस सी चा
दुपार नंत, र एक अर्धा पाऊण तास
बी, बी एस सी चा फॉर्म हाय त्याच्यात आपण सही वगैरे करतोय सगळं
हा
त्याच्या स्टुडंटचं नाव, अ हे फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम हम् पहिला लास्ट नेम
लास्ट नेम, फर्स्ट नेम, म मिडल नेम असाय
डेट ऑफ बर्थ वगैरे पण असतयं ना? त्यातच सिगवेसला हा, हा, हा फर्स्ट नेम, डेट ऑफ बर्थ मदर्स नेम, त्याच्यानंतर ऍड्रेस वगैरे टाकायचं.
हो होय विषय असत्यात आणि हम्म ते विषय बघूनच होय त्यांचे-त्यांचे काय सब्जेक्ट आहे ते बघायला पाहि
सब्जेक्ट वगैरे टाकले, की हे झिरो, मोबाईल नंबर वगैरे काय असतील ते
त्ये नव्ह कास्ट असत्यात, स्कॉलरशिप भराव लागते त्येनी
त्यानुसार हे, आता तुझं कुठलं बि एच चालू हाय काय?
तुमच्याकड कोणता हाय?
आता नाही, माझ्याकडे बी एस सी, बी कॉम आणि हा आहे बी ए च पण एक फोम आलाय. फॉम भरायला आलाय आता माझ्याकडे, आता मी सांगतो बघ तुला अ जसं की मी आता, न्यू ऍडमिशन घेतलं, न्यू ऍडमिशन त्यानंतर न्यू ऍडमिशन न्यू स्टुडंट मध्ये सिलेक्ट होतंय त्याच्यानंतर ग्रांनटेबल हाय का नॉन ग्रांट बघतो, ग्रान्ट आहे याचं
फर्स्ट इयर आलंय, सेकंड इयर आलय तुमच्याकडं? फर्स्ट इयर आलय काय?
हो हो, त्याच्यानंतर मी न्यू स्टुडंट मध्ये अ अ याचं आता पहिलं नाव टाकतोय, जसं की एस ए एम ए आर टी एच सम टॅप देन दुसरे त्यात मिडल नेम जसं की, राम आ रामा आणि तिसरं आहे लोकरे. आडनाव लो क रे त्याच्यानंतर मदर्स नेम आहे ते सिलेक्ट करतोय, त्याच्यानं- आणि परत जेंडर मेल म्हणून. आता स्टुडंट टाईप येते न्यू स्टुडंट, ओल्ड स्टुडंट आणि रिएडमिशन. न्यू स्टुडंटला हे करतोय ऍडमिशन. ऍडमिशन डेट आजची टाकतोय.